हॅलो
हॅलो हा
हा ऐका आता दहा मिनटं बोलू हा
काय बोलायचं
हा कसला अभ्यास केला आज
अगं ते मानवशास्त्र
ते सरांचं लेक्चर केलं का ते यांचं मी पाठविलं केलं का तु ते
तेच करत होती ना
अ कसलं होतं ते याचं राज्यशास्त्राचं
नाही तेनी केलं
हा त्याच्यावर फिक्स क्वेश्चन असतो मूलभूत मूलभूत हक्क जे असतात ना
हा हि च ह तेच म्हटलं तू मान सासरच पाठवलं व्हिडिओ मग राज्यशास्त्र काबत दिसतंय कारण तू फक्त लिंक पाठवते ना
हा ते लिंक आगं मला तर याच हेच होत नाही क्लिकच होत नाही पटकन तुम्हाला मागे पण बोलली तिथे
हा नाही ते पटकन नाही त्याला हां भावा लागतं खूप पटकन करून निघून येते ना
म्हणजे
थांबावं लागत क्लिक करून ठेवाव लागत मग सेंड करायचं ते
हा का मी लगेच करून देत असते मा पेशन्स नाहीत माझ्याकड अजिबात त्याच्यामुळे कस
चालेल आता हे व्हिडिओ जाऊतेच भरपूरच असतात म्हणून काय वाटत नाही. ते असं दुसरं कोणतं महत्त्व तर राहिलं ना नुसतं लिंक नाही पाठवायची. मग समजाला कळत नाही नेमकं तू काय पाठवलय.
हा बरोबर ते थमनेल बघून आपण व्हिडिओ बघतो बरोबर
हम्म आता बघ तु जे मला पाठ मानसशास्त्राचा व्हिडिओ तो ते व्हिडिओ मी तुला डबल पाठवल
हा असं खूप वेळा होतय आपलं ते मॅरेथॉन वगैरे मी पाठवलं लगेच तू पाठवलं असं होतय.
नाही तूूनच त लिंक पाठवलेली होती ना मग
हा हा हा बरोबर ठीक आहे नाही यावेळ बघते मी आता हे करण्याचा प्रयत्न करत जाई चहा पाणी घ ना
हा
हॅलो हम्म हम्म
झाल ना
काय नाही मी पण आज मी पण आज ते हेच बघितलं मान मानसशास्त्रनी हम्म मूलभूत अधिकाऱ्यांचं बघितलं.
तू पूर्ण
त्याच्यानंतर हा नोट्स काढून ठेवल्या त्याच्या आणि त्याच्यावरची जी प्रिव्हियस इयरची क्वेशन क्वेश्चन होते का दोन तीन ते कोणते कोणते ते बघून घेतले. आणि ते लिहून ठेवले कारण हो हो बऱ्याच वेळा ते रिपीट होतात ना क्वेश्चन
हा का काही सारे केले तू पाठवलं ते हा
ना नाही माहित पण मला त्यांच त्यांचा एकच व्हिडिओ पाहिला.
हा कारण ना बऱ्याच वेळा हे मानसशास्त्राच कसं कसं होतं आता माझ्याकडे पुस्तक येत दोन पुस्तक येत बर का मानशशास्त्राचे पण ते जेव्हा वाच तो ना आपण तेव्हा सगळं डोक्यावरून जातं कळत नाही कनसेप्ट क्लिअर नाही होत. आता ते अद्यापण प्रतिमाने आहे ना त्याच्यावर हमखास क्वेश्चन शन येतो म्हणजे येतो अद्यापण प्रतिमाने म्हणून एक बघ
हा पण आसपास सर जे शिकवतात आणि ते जस त त्यानी जे शिकवलं ना तर असं वाटतं तो मानश शास्त्र नाहीये दुसरंच काहीतरी शिकवू राहिला हा आज तू पाठ वलेलं हा
हम्म म्हणजे तुला त्यांचं जास्त कळतं का अश्फाक सरांचं
कळत मला त्याचच खरं तर पण म असं म्हणजे असं कन्फ्युजन झालं मानसशास्त्र मध्ये हे बी आहे का बॉ अस
एक्झॅक्टली मग तुला हेच तर मला सांगायचंय ना दरवेळी माझं हे एक दोन वेळा झाले आहे बर का एक्झाम म म्हणजे मी मला सगळं येतं सगळं येतं मी व्हिडओ बघून झाले सगळं झालं आणि तिथे गेली ते वेगळेच सगळे मानशास्त्रज्ञ मला वाटत कुठून आले नवीन हे नव्हते मग मी जेव्हा व्हिडिओ असे वेगळे वगळे बघायला लागली तेव्हा कळलं आता तो हे अध्यापनाचे प्रतिमाने जो टॉपिक आहे तो आपल्या डीएड ला नव्हताच टॉपिक होत का आपल्याला ते रिचर्ड सच म हे बा ते अग्रत प्रतिमान संघट आपल्याला नव्हती ते हो आणि आता हे पियाजे आहेत पियाजे म्हणजे पियाजे होते हा हा आपल्याला फक्त नव्हते का आपल्याला जीन प्याज कुठे होते नव्हते पि्याजे नव्हतेच बड ला आता हा थॉनडायक होते हो अलबट बांदुरा होता आसुबेल होता आग म जे अध्यापन पद्धतीच्या आहेत का तेच समग्रवादी नंतर आधुनिक ज्ञानात्मक उपपत्ती उपपत्या होत्या आपल्याला पण प्रतिमाने नव्हती आणि याच्यात ते प्रतिमाने कळलं का हा मग एक्झाम ला जेव्हा ते क्वेशचन आले तर कळलच नाही डायरेक्ट की कुठून टाकले म त्यांनी मग त्याच्यामुळे हे इग्नेट ची टीम काय करते अगं जे झालेले क्वेशन पेपर आहेत ना आपले
तर ते बरोबर त्या अनुषंगाने क्वेशन काढतात आणि मग लिंक लागते ती ह्या हे बरोबर आहे ब असा हे पण येऊ शकतं ते पण येऊ शकता आणि मी ती जुनी जेव्हा क्वेश्चन पेपर चालली ना तर त्याच्यात ना एक याचा टॉपिक आहे अ तू भुगोलची म मॅरेथॉन बघितली का इग्नॅट ची
नाही एवढे शाासतज्ञ नाही टाकायला पाहिजे डायरेक्ट कन्सेशन होत
अगं ते नुसती शास्त्रज्ञनी टाकत आता ते काय करता माहिती का अ हे करताय डायरेक्ट तो आता सपोज आता हे अग्रज संघटन प्रतिमान आता हे फॉर एक्झाम्पल डेविड असू गे याच आहे ना मग ते असं नाही विचारणार की आग्र संघटन प्रतिमान कोणाचं आहे बवा मग आपल्याला तर माहितच आहे डेवि्हड आसुबेन तर ते तसं नाही विचारत आहेतेत ते असं विचारताय की आता सपोज अग्रज संघटन प्रतिमानामध्ये जो मुद्दा आहे ब त मुलां जेव्हा आपण क्लासमध्ये जातो शिकवायला तर तेव्हा त्या अग्र प्रतिमा संघट संघटनमध्ये काय आहे की प्रस्तावना केली पाहिजे ब आपण जेव्हा मुलांकडे जातो तर तेव्हा मुलांकडे जे ज्ञान आहे ना पूर्व ज्ञान त्याच्याशी आपण जे शिकवणार आहेत ना नवीन ज्ञान त्याची सांगड घालायची व आपल्याला हे अग्रत प्रतिमान संघटन शिकवत आप क् केत माहिती का की शिक्षक व शिक्षक वर्ात गेला
हा मधला मधलं ज हे राहता ना शेष सांतात
ते मग ते विचारतात की हे कोणत्या कोणाचा प्रतिमा नाही भा मग आपण एकदम हे होऊन जात कारण आपण डीप केलेलंच नसतं आपण फक्त हाग्र प्रिमान असू डेवड असू
सिद्धांत कोणी मांडले आणि याच या या उपपत्तीच शास्त्रज्ञ कोण
हां
किंवा हे प्रयोग कोणी केलेला आहे कशावर केलेला आहे कोण
असं त्याच्यामुळे मग मागच्या व इतकी माझी सगळं जंबल झालं सगळं डायरेक्ट इतकं हे विचारलं त्यांनी
तेच ना म्हणते मला जेव्हा याच लेक्चर करत होती ना पूर्ण नाही केलं ते तर असं वाटत होतू ह मला सस््र शिकवतय म्हण
आणि आता ह्यावेेळी ना जास्त करून दोन हजार चोवीस आणि पंचवीसचा पॅटर्न फॉलो करायचा आहे तू थोडे बाजूला जा ना मला त्या याचा खूप आवाज येत
टिककान एक केलेलं आहे ना
तू बोलली ना त्या दिशी टेरेस ववर पण येतं ब
पण आज पोर जेऊन गेला होत ना ला कॉल चालूय ना म
मग मागे याच्यावर घराच्या मागच्या काय तुमच्या काय तिथे गेल तरी पण चालणार हा तसच आहे कारण ते मध्येेच आवाज येतोय त्याचा ना त्याच्यात रेकॉर्ड होईल ते सगळं
म्हणजे हा कोोल रे कोड होतो
हां
अरे यार शता भेट राहला अद्द
आग मग ते चेक करतील ना मग मग बोलाची तीच अभ्यासाविषय बोलायचं
वेग
हम्म
नाही तर भी तररवला तर चालू करून ठेवायचं वज
काय करून ठेवायचं
चाल आपले काप करत वजायचे बाज
ह अगं मग तु त्यासाठी मी दोन तीन दिवसापासून फोन करते तू अजिबात ऐकत नाही माझं बघ आतापर्यंत माझं कंप्लीट होऊन गेला अस तर आपण लगेच नक्की होतं ते ट्राय करून घेतलं असतं ऐकलं आणि मला माहितच नाही त ते दुसरंच काहीतरी करून घेतले
का ग मग आपलं हे संपलं ठी ती ते परर होून घे ना मग काय बोलायचं
मग त्यानंतर एकच रेसिपी सांग तुम्हाला तुझी प्रत्येक वेळ अगं हा टास्क प्रत्येक वेळी थोडं राहणार आहे आता हे झालं हा संपला मग दुसरा टास्क मिळेल मग तो थोडा हास मिळणार आहे प्रत्येक वेळी चेंज होत जातात ना ते
हा हा
ह आणि मी तुला ना त्या ग्रुपची लिंक पण सेंड करते आता त्याच्यावर तू ऍड हो म्हणजे तुला कळेल नेमकं काय आता मी सांगते तुला ते हे नाही होत ना क्लिक न्यूज पडते काय ब असं फ्रॉड असेल का काय असं वाटतं ना तर ती लिंक कशात
लिंक ऍड केली का तू
हो मी आहे ना त्या ग्रुपमध्ये दोन ग्रुपमध्ये आहे मी त्यांच
दोन का बर
अग एक कृष्णाच्या मम्मीला ज्या बाईने ॲड केलंय का
हम्म
त्या एका ग्रुपमध्ये आधी ऍड झाली नंतर कृष्णच्या मम्मीने अ ग्रुप तयार केलाय त्याच्यात मी ऍड झाला परत मग तुला मी त्याच्यात ऍड करते म्हणजे त्याच्यात ते जे जे माहिती सांगतात कोणाला कसा एक्सपिरियन्स येतो नंतर कोणाला कोणता टास्क अ लाईन झालेला आहे मग कोणाला काय प्रॉब्लेम आलेला आहे ते सगळं कळतं ना त्याच्यात असं क्लिअर होतं ब गोष्टी असं. व्यवस्थित, किती मिनिटं झाले चेक कर बरं?
नऊ
हम् अजून अजून एकादा मिनिटं बोल, मॅच किती वेळ राहिले अजून?
अजून काय सांगता नाही येणार बाई.
बऱ्याच वेळपासून चालूये ना ती.
हा ना ग सकाळपासून चालीय
ह तुझा अभ्यास काय होत असेल मग आज सगळं ते आवाज येत असेल?
मग् मी तुला बोलली नाही का हेडफोन लावल्यावर बी मला यांचा आवाज जास्त येतो.
चांगलं दड वरती पण जाता येत नसेल तरी नेट संपणार नाही का गं तुझं मग एवढं फाय जी?
नाही दिवसभर माझा जस समजा ब आता फ्री आहे हं दिवसभर माझा मोबाईलवर टी व्ही चालते.
चांगलं होऊन जातं बघ मग सगळ्यांचं बघणं होऊन जातं टाइम आणि सगळे चॅनल उ हे होत असतील ना त्याच्यातून
माझ्या मोबाईलवर किती मोबाईल चालतात माहिती का पाच पाच पेक्षा जास्त पण
भारी ना मग एकच बॅलन्स टाकायचा सगळ्यांनी वापरायच नेटचा बॅलन्स
फक्त म ए बाकी किच ना मग बाहेर समजा बा बाहेर बिर जायचं असलं तर मग त्यांना कॉल वगैरे कराय करणं इम्पॉर्टंट असतं ना मग म्हणून
काय काय कॉल?
कॉल वगैरे करणं इम्पॉर्टंट कॉल साठी तर रिचार्ज करावाच लागत ना म आता मम्मी झाली पप्पा झाले हं
हा फक्त कॉलिंगचा, पण मग ते सोबतच येतो ना? कोणाच्या
मोठ्या भाऊचं
आणि मग ते काय करच नाही केलं मी तुला तेच म्हणत होती ना मग
ते नाही येत ना गं घरी.
हा बरोबर ते ऑफिसलाच
आणि ते एक ठिकाणावर जर समजा घरी पण राहिल ते एक ठिकाणावर राहत नाही. मग त्यांच कोणीच कनेक्ट करत नाही, त्यांच हॉटस्पॉट बी घेत नाही कोणी.
हा मध्येेच बॉय हे निघून जात
हा निघून जातात ते. एक तर टॉयलेट मध्ये पळून जातील एक तर म असं आणि मी कसं हॉटस्पॉट दिलं बघ मी ते ती जवळ बसुन राहते जशी मला गरज राहते.
चांगल
नीट आवाज येत नाही, थांब थांब थांब रिकनेक्ट झाले थांब थांब.
ठेऊ का म मी?
तम